हॅलो?
हा बोला ना तू काय आवाज तुम्हाला.
हो तुम्हाला येतोय का माझा आवाज ब्रेक वाटतोय.
नाई नाई ब्रेक नी बरोबर येतोय. क्लिअर येतोय.
माझा आवाज चांगला येतोय ना.
हो हो.
नमस्कार हॅपी.
हम्म.
हॅल हा बोला हॅलो ब्रेक होतो ना तुम
हा आत्ता आलाय बघा हा. हो आता येतोय क्लिअर बरोबर बोला हो हो.
हा म्हटलं ताई म्हणू शकते ना ताई म्हणे आपुलकीचा शब्द वाटतो ना.
ह हो हो हो. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.
तुम्हाला पण माझ्याकडनं माझ्या पूर्ण कुटुंबाकडनं. हॅलो बोला बोला येत. तोय तुम्हाला ब्रेक होतोय का आवाज येतोय माझा.
काय नाही भट नाही बरोबर येतय तुला.
ब्रेक होतोय.
नाही हो क्लिअर येतोय आता येतोय क्लिअर.
काय बनवलं होतं माझ गोड वगैरे बनवलं होतं का जेवणमध्येध्ये काही गोड.
खीर बनवून घेतली. आणि आपली भाजी, पोळी, वरण, भात.
ओके. हम्म मी संध्याकाळी बनवणार आहे आज.
अच्छा. त्यानंतर पाऊस वगैरे आहे कि नाही.
पाऊस आहे पावसालय आमच्या घराच्या. समोर देेवी तिथच कार्यक्रम आहे देवाचा.
हो पौर्णिमेचा बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम असतात मोस्ट ऑफ असतोच.
हो मांडव टाकलेला छानपैकी सवाासण्यांचं जेवण आहे तिथे आज.
हो का अरे वा!
हम्म.
मंदिर वगैरे का.
मंदिर आहे देवीचं छोटस मंदिर आहे घराच्या समोरच जा.
म तसं असेल तर मग आणिन
हम्म बघू ना संध्याकाळी.
दुरुस्तत हे म्ह
हो बोला ना.
नाही नाही असं कार्यक्रम व घेय असलं ना तर वाटतं पण की सण आहे बघसल घरी.
मग तेच बाहेर ढोल वाजणं वगैरे चालू होतं.
छान वाटत अगदी ऐकायला पन.
हम्म.
मुलं गेली स्कूला वगैरे.
मुलं गेले स्कूल ला वगैरे, तेच बनवण्यामध्ये मग. कुठं फिरायला वगैरे छान वाटतं ना असं, पावसाळ्यात पण थंडीच्या दिवसात पण.
होय मगं. छान लागतंय. म्हण असं बऱ्याच ठिकाणी नाही पण सांगता ना हो, जायला राती पाऊस जरी झाला तरी.
हम्म, बसचा प्रॉब्लेम येतो ना. आणि पुस्तकं वाचायला आवडतं तुम्हाला ताई.
हो मग, पुस्तक वाचायला आवडतं मला. आणि पण आता खरं सांगू का, मुलांमुळे ना खरोखर वेळच मिळत पुस्तक वगैरे वाचायला पण मला, आध्यात्मिक गोष्टी फार आवडतात.
आध्यात्मिक देवांच वगैरे पूजा करायला.
पूजा वगैरे पण आणि गोष्टी पण ऐकायला आवडतात, असं काय म्हणजे मोस्ट ऑफ मला. बऱ्याच गोष्टी ऐकायला आवडतात, आणि सांगायला आवडतात तुम्हाला काय आवडतं.
मला ही देवाची पूजा वगैरे गोष्टी ऐकायला.
सांगा काहीतरी गुरु पौर्णिमेच, आज काहीतरी मला पण.
अमं.
गुरुपौर्णिमेच मला पण, काहीतरी छान एक आध्यात्मिक स्टोरी सांगा.
आध्यात्मिक स्टोरी आज काय सांगू.
काहीही सांगा हा हा हा. ह काहीतरी एक हे होईल ना, काय म्हणतात त्याला.
ते मुला आई वडील पहिले गुरु असतात ना, आई म सगळ्यात मोठी गुरु असते ना. लेकरांची मुलांची. मुलीला पैकी मी. छान मस्त ग्रीटिंग कार्ड म्हणे, मम्मी मला बनवायचं बनवून दे बनवून दिलं मग. लकाल.
ओके ओके.
काल बनवलं आज दिलं, लहान्या मुलीला मोठ्या मुलीला पण सोबत दिलं. फंक्शन आहे. त्यांच्या स्कूलमध्ये मोठांच कार्यक्रम आहे.
हो का, अरे वा वा छानाय छान बऱ्याच ठिकाणी. स्कूलमध्ये नाही होतो या गोष्टी, आणि म्हणजे करायला पाहिजे ह्या गोष्टी.
हो. म्हणजे पुढं मुलांना तेवढं माइंड मध्ये, तर नाही बा अर्थ कळतो. गुरुपौर्णिमा म्हणजे काय, कशासाठी आपण साजरी करू.
का सेलिब्रेशन करतो बरोबर हाय.
हम्म. रेसिपी मध्ये वगैरे, तुम्हाला काय बनवता येतं. हा बोला ना, बोला ना आलं. पाहिजे ना मुलांना पण, रेसिपी मध्ये काय येत म्हटलं बनवता.
रेसिपी मध्ये बऱ्याच गोष्टी येतात. म्हणजे आता, आज आता कसं झालंय ना. स्वतःच्या आवडी बाजूला ठेवून, मुलांच्या आवडीनुसार बनावं लागतंय.
हम्म.
कधी अ छोले भटोरे बनव म्हणतात. कधी पावभाजी. कधी नूडल्स पण मोस्ट ऑफ मी जेवढं पण फरमाईश असते मी का घरीच बनवते. म्हणजे बाहेरून आणण्याच्या भानगडीत पडतच नाही कारण माझ कशी जॉईंट फॅमिली पण आणि मुलं पण आहे आम बरेच छोटेसे सगळे पाच मुले आमचं.
अरे बापरे!
हो. त्याच्यामुळे म्हणजे त्यांना पण सांगते की मी बाहेरच खायचंच नाही. मग काही त्यांना काही डोसे, उतप्पे. अ काय म्हणत नूडल हो मोमोज हे पण घरातच बनवते. कारण बाहेरच आपल्याला नाही माहिती ना की कसं पण बनवतात. काय सँडविजेस असं बनवत तसं बनव हे बघ हे किती छान आहे. होणार ठीक आहे मी बनवून देत मग आपल्या व्यवस्थित बनवून देतो मग असं.
हम्म हम् ह्.
तुम्हाला काय आवडतं सगळ्यात जास्त बनवायला?
मला पण आवडत आणि बाहेरच शकतो नाही.
हम्.
हॅलो.
असं फेवरेट एखादी रेसिपी असेल ना, तुमचीं काम
हो. इडली, ढोकळा, दाळबट्टी.
ह् हो का, तुम्ही दाळबट्टी कशी बनवता?
दाळबट्टी गव्हाचं पीठ आणि जाड रवा घ्यायचा.
हा येतोय मला आवाज बोला ना.
म्हटलं गव्हाचं पीठ आणि जाड रवा. हो गव्हाचं पीठण जाड रवा नाही तर गहू
हम्म, हॅलो.
हा बोला गव्हाचं पीठ आणि जाड रवा घ्यायचं बोललो. आणि गव्हाचं पीठ तीन-चार वाट्या घ्यायचा आणि जाड रवा दीड वाटी घ्यायचं. ते घेतलं तरी चालतं आणि दळून आणलं तरी चालतं दोन्ही मिश्रण एकत्र करायचे. जाड वाटी रवा आणि गव्हाच्या पिठाच्या याचा पण होतं जाड गव्हाचा.
णे मी तर जास्त पिठापेक्षा रव्याच्याच ऐकलेलं आहे जास्त हा.
रवा नाही ते दळून आणायचा ना.
हो ना मग हो रवा म्हणजे तेच भरडा थोडक्यात.
हो ना थोडा दळून आणायचा त्याच्यामध्ये मग तेल ओवा, जिरे.
हम्म.
ओवा, जिरे, हळद, मीठ.
आपल्या अंदाजात आणि एक वाटी तेल टाकायचं गरम करून बर त्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचा अन थोडा मीठ टाकायचा चवीला.
ओके! ओके!
आणि सोडा पण टाकायचा नॉर्मल काहीतरी. मग काय करायचं ते गोलगोल गोळे करायचे मस्त. स त्या्याच्या पुरणपोळीमध्येध्ये आपण कसं पुरण भरतो.
हो हो हो.
तेलात बुडवायची त्याच्यात भरायची ते बंद करायचे असे दहा, बारा गोळे होतात किंवा आठ, बारा- पिठाचे गोळे बरं का?
हा म्हणजे आपण जशी क्वांटिटी करू साईज काय? आपल्या याच्यानुसार ना.
हो हो. पातीलं ठेवायचं पाणी ठेवायचं त्याच्यात हॅलो. म्हणजे त्या पाण्याला पहिलं. त्या पाण्याला पहिले फोडणी द्यायची तेलात टाकून जिरे, मोहरी, हळद. उकळत ठेवायचं हो मग त्या पाण्यात आहे ना. ते जे बाळदाळबट्टीचे आपले हे आहे ना बनवलेलं गोळे ते त्याच्यात सोडायचे उकळी येईपर्यंत- उकडू द्यायचे चांगले शिजेल.
हो का? ह ह.
आणि ते शिजले का? दाबून बघायचं चाकूने.
हंं हं हं.
ते एकाकडे चाकूला पीठ लागला नाही पाहिजे ह्यातलं. हा ते शिजले का? दाबून पहायचेअर्धा एक तास लागतो आणि ते शिजल्यानंतर- काढून घ्यायचे काढलेय का? थंड फॅन खाली अरपाव पंधरा विस मिनटं गार होवू देयचे. चार पीस कट करायचे तेल ठेवायचं कढईत. आणि मस्त! ब्राऊन कमी आचेवर तळायचे जेणेकरून ते कच्चे नाही राहणार आतून.
हो बरं बरं बरं.
आणि त्याच्यासोबत मुगाचं किंवा- तुरीचं आंबड गोड वरण बनवायचं.
हम, हम, हम.
असं.
मला तसं-
हम् हम्.
छान लागत असं मग त्याच्या जोडीला काय? बनवता अजून.
शिरा, शिरा, शिरा, भात हो.
हम्म.
जिरा राईस.
ते बनवती आणि उडदाच पापड, लिंबू, पाणी डाळ, टमाटा, असं हॉटेल टाईप धाबा टाईप सॉरी हॉटेल टाईप जेवण होतं.
हो ते पण आहे. आणि मुलं पण चवी चवीणे खात ना म्हणजे घरात- जर आपण जरा असं छान ती डिश पण सजवली ना. तर मुलांना पण ते फील होतं. म्हणजे नुसतं आपण ताटात वाढून दिलं ना तर ते थोडंसं हे वाटतं मुलांना. जर असं थोड त्या टाईपच. लाऊड पण हे बनवलं ना जरा तर मग मुलं खातात. पण म्हणजे हे, मी पण स्वतः अनुभवलं आहे. ते बघ ना गं मम्मी ते, कसं होतं. ते कसं देत त्यात मग तसं हां.
हो म्हणजे मुलं खातात आहों.
हम्म.
तेच.
हम्.
काय म्हणता अजून, तुम्हाला पण येत असेल बरंच काही छान छान.
हो बरो बरंच येत, बरो भरपूर येत. हो मग मी तेच सांगते ना, मुलांना जे आवडेल. अं सगळं म्हणजे भाजी पोळी. वगैरे तर कंपल्सरी असतेच आमच्या घरी. कारण सासू सासर्यांना ह्या काही गोष्टी खूप नाही आवडत. म्हणजे, गरम वडे, पाव वडे, बटाटे वडे. सँडविचचेस वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे सँडविच म्हणजे तळलेले सँडविच नाहीत. बाकीचे वेगळे पास्ता.
हो ठीक छान म्हणजे बोलून, तुमच्याशी छान वाटलं हो.
ओके ओके चालेल.
शेवभाजी पण बनवता का.
हो हो हो, सगळं पनीरच्या भाजीवर मी, तुम्हाला सांगते काय मी सगळं घरात. बनवत मी बाहेरून आणातचं नाही, पनीर पालक पनीर पासून सगळं.
ओके ओके ओके. छान वाटलं रेसिपी ऐकून वगैरे थँक यू.